हॅलो! हा बोला की,
का म्हणते
काय नाही तेच म्हणलं तुमची आता मुलगी रडायला लागलेय काय करायचं म्हणून मी नाही केला रिटर्न कॉल.
हा हा नाही ते सासूबाई गेल्या घेऊन तिला
हमं
म्हण नाही आता माझा कॉल म्हणजे करायचंच आहे ना तुम्हाला म्हणलं हे कंम्प्लीट करूनच ईला घेऊन जाउ असं झालं हं
कसं बाकी तुमचे लहान मुली असता मुले असतेत जरा त्यांचा पण विचार करायला लागतो.
हा होय सोडा होय दुपारी पण असच की, तिला स्कूल मधन आल्यावर जरा काहीतरी चारायला लागते आणि झोपली की मगच चालू करते कॉल तेन असं कायत तर काम असेल तर
हा ते त्यांच्याकडे पण दुर्लक्ष देऊन क चालत नाही
होय त्यांच्याकडे पण लक्ष द्यायला लागते ना
होय.. मग एखादी रेसिपी वगैरे काय तुमची स्पेशल फेवरेट असेल तर सांगा.
स्पेशल फेवरेट म्हणले तर पावभजी आहे बघा.
होय काय?
हम्म.
हम्म रेसिपी सांगा की जरा तुमची. कशी करताय वगैरे. रेसिपी म्हणजे तुम्ही करत असाल तर सांगा एखादी म्हटलं. पावभाजी वगैरे दुसरी कुठली तर.
भाजी मोस्टली माझी फेमस म्हणले तर म्हणजे आमच्या घरात आवडणारे म्हणले तर पावभाजी तेवढी एकच आहे.
होय काय ह ह.
हम्म कारण माझ्या हातची पावभाजी आमच्या घरात सगळ्यांना आवडते.
आवडते काय? हा. हा हा, कशी करताय म्हणजे.
काय नाही पहिल्यांदा बटाटू आणि मी मोस्टली बटाटा आणी वटाणच तेवढं शिजवायला घालतोय.
हा हा हा.
आणि शिजायला घालून झाल्यावरती आपण त्याच्यात मग कांदा परत डब्बू मिर्ची.
हां हां हा.
ते. पहिल्यांदा ते झालं की मग आपला अ मिरची, अल्ल, लसूण च आपण पेस्ट केलेली असत्या ना. ते सगळं घालायचं मग आधीच आपले लाल तिखट असते की नई म्हणजे काय म्हणतात त्याला आपला बुक्का असतोय तो मी पहिला भिजत घाल
हा हा हा, भिजत घालतोय म्हणजे? पाण्यामध्ये, असं काय?
हा जरास पाणी अ थोड्या बुक्यामध्ये कनी थोडंस पाणी घालायचं आणि दहा पंधरा मिनटे किंवा अर्धा तास असंच त्याला भिजत ठेवायचं म्हणजे त्याची टेस्ट पण येत आणि कलर पण चांगले येत्या.
हा हा हा. हो हो, भाज्या भरपूर असल्यामुळ कलरचा जरा प्रॉब्लेम होतोय सोडा. ती व्हाईटच अशी दिसते विकतची कशी अशी रेडीश दिसते तशी नाही दिसत ना आपली.
म्हणून पहिल्यांदा भिजत ठेवतोय, आता बाहेर पण कस गाड्यावरती ते म्हणजे अस चिंंच पण असते कि ते घालत्यात की. लाल कलरच घालत्यात की तो म्हणजे बुका त्यांनी पण बुक्याच पाणीच होतय ते.
होय होय, आम्ही म्हणजे मोस्टली करताना मी म्हणजे कायम म्हणतोय की बहुतेक बाहेर जनरली कलरच युज करत असेल कारण आपल्या ह्याला एवढं म्हणजे डार्क कलर नाही येत म्हणून आम्ही काय कर ते बीट घालतोय.
हम्म हम्म.
हां कलरिंग साठी जरा शक्यतो. हम्म म आणि.
ते मग कसं होतंय माहीत हाय काय ते टाकलं ना कि अस कलर पण चांगला मस्त येतय.
होय हा हा, हा हा हा.
त्यामुळ ते मी आधीच घालून ठेवतोय आणि मग ते नंतर आपलं कांदा, लसूण, अल्लं, य कांदा आणि हो काय म्हणत्यात त्याला ढबू मिरची झाली ना भाजून म त्याच्यात आपण तो केलेला अल्ल, लसूण आणि मिरचीचा ते ठेचा घालायचा मस्त. ते भाजून झाल की मग त्याच्यानंतर अं आणि टोमॅटोची प्युरी घालायची नाही तर टोमॅटो घालायच आपण एकदम जे पिकलेले टोमॅटो असतात ना ते घालायचे आणि तोपर्यंत ते एकदम असं मऊ होत नाहीत ना तोवर पण तोवर त्याला फ्राय करायचा आणि त्याच्यात मग तो भुक्का टाकायचा भुक्क्याचं पाणी
हा ह हा हा. हा हा.
ते झालं की मग आपलं नंतर बटाटा, टोमॅटो, बटाटा आणि वाटाणा टाकायच मग त्याच्यानंतर आपल्याला जस पाहिजे तस ह्याची अ पावभाजी मसाल्याचे मी तीन प्रकारचे मसाले घालते एकातच म्हणजे थोडं थोड वेगळं वेगळं पण मसाले घालतोय एवरेस्ट चा घालतोय, आरेचा घालतोय, आणि सुहाणाचा म्हणजे तिन्ही मसाल्याचे वेगळे वेगळे टेस्ट येतिया ना सुहानाचा मसाला कसा गोड असतोय. आर्याचा मसाला जरासा तिखट असतोय.
होय.
मग सुहानाचा जर पूर्ण घातला तर मग भाजी पावभाजी गोड लागते. आरेचा घातल्यावर जरा जास्तच तिखट लागत्या. त्यामुळे असं मिक्स करून घालायचं. आणि थोडा गरम मसाला घालायचा थोडी हळद घालायच हळद मुळ सगळी कड जरास म्हणजे भाजी एक सारखी
सारखी होतीया हा होय होय. हा हा. म काय छानच हा हा
शिजवून घ्यायचं एक उकळी द्यायची.
हा हा हा हा हा. मग तुम्ही त्या पाव असतात ते कट करून त्याच्यामध्ये भाजी घालून अस हम्म गरम करून लोणी लावून असं बटर लावून तेन करताय काय?
तस त्याला जस पाहिजे तसं ज्याला रेग्युलर खायच असल तर ते रेग्युलर खातोय नाही तर बटर लावून भाजून नाहीतर कुणाला पाव मध्ये अस भाजी घालून जरी खायचं असल तरी पण खातय ते
होय होय होय हं हं
ज्याच्या त्याच्या आवडीनुसार सगळं असतय बघा.
होय होय.
नाही हे एक म्हणजे नवीन काय तर तुमच्याकडनं कळालं कि ते अम बुक्का भिजत घालवून त्यांना कलर येतो आणि एक तीन प्रकारचे मसाले वापरून टेस्ट वेगळी येते हे पण छान वाटलं. म्हणजे काहीतरी वेगळं शिक कायला मिळतेय सोडा प्रत्येकाकडनं
होय
ह हा
ते कसं? प्रत्येकाचं मसाल्याचे चव त्याच्यात उतरेपर्यंत आपण वेगळ्या पहिला काय करायचं, खर्डा तो घात केलं असतंय केलेला असताना तो तेलात मस्त भाजून घ्यायचा पण नंतर त्यात टोमॅ घालायचं मग त्याच्यातच ते बुक्याच पाणी घालायचं म्हणजे पूर्ण एकदम पाणी करायचं नाही एकदम थोडं घट्टचं ठेवायचं ते.
हा हा उगच एक चमचा एक चम्मच घातल्यासारखं करायचं, हम्म
हम्म हम्म हम्म हं युनिक आहे काहीतरी हा होय.
ते घरातल्याच
आमच्यात फेवरेट मिसळच आहे सगळ्यांची. आणि जॉईंट फॅमिली आहे भरपूर हे असते त्यामुळे आम्हाला पण पटकन मिसळच करताय. या वेळेशी सकाळ-सकाळी जरा गडबड असते ना स्कूलची तेन त्यामुळ मोस्टली सगळ्यांची फेवरेट पण आहे आणि पटकन होणारी अशी ही मिसळच हाय. पावभाजी वगैरे करतो आम्ही अं खरं असं म्हणजे सारखी वेगैरे नाही कधी तर पोराण ना संडे ला सुट्टी असली आणि ते लईच काहीतरी आग्रह कराले काय तर खायला पाहिजेलच आहे असं तर मग करतो संडेला. असं फ्री असते त्यामुळं हम्. हा मग ते पण आमच्यात कसं अं सॉफ्टवाली वेगळी करायला लागतीया आणि म्हणजे तिखट वेगळी करायला लागतीया. पोरं खाईत त्यामुळं सॉफ्ट त्यांची फरमाईश हा होय. आणि ते कसं संडे असला की, दिवसभर ते तेच खात असतात. त्यांना आवडीचं म्हण ते असतंय नई नाष्टा, मग आम्ही ठरवतो तसं कधीतरी एक एका रविवारी डोसा करायचो, एका रविवारी इडली, उत्तापे आप्पे असं मग मिसळ मिसळ पण दोन प्रकारची करायला लागतीया कमी तिखट एकाला आणि चरचरीत मग मोठ्यांना असं तिखट लागतं. त्या कोल्हापुरी मिसळ म्हंटल्यावर
अं
हम्म, असं प्रकार आहेत आमच्यात पण. हो शाळेमुळ होत नाही.
मूड झाला तर मग मंचुरी करून खायचा. गं असं होतय. आमच्यात खरं फ्लॉवरची मंचुरी खातात.
हा कोबीची नाही काय? हा हा मग आमच्यात पण कसं पोरांना कसं ती जास्त बाहेरच खायला टाळण्यासाठी आम्ही म्हणजे प्रयत्न चालू असतात. हो त्यांचं म्हणजे मूड पण सांभाळायला पाहिजे आणि हे म ते फ्रेंच फ्राईज करायचं चार वाजता स्कूलमधून आल्यानंतर असं असतंय.
हम्म, ते पण फ्रेंच फ्राईज सोपे आहेत.
होय सोप्पेच आहेत ते. म्हणून ते पटकन होतात ना म्हणून स्कूल मधन आल्यावर तेवढंच काही तर क्रिस्पी करून दिलं की मग खात
होय ते पण छान लागतंय टेस्टी त्याच्यात जरा मैद्याच्या पिठामध्ये कॉनफ्लॉवर जरी घालून फ्राय केल ना आणि जरा टेस्ट येते तुम्ही कसं करताय ते?
होय. मग कस कसं होतंय ना जॉईंट फॅमिलीत थोडंच करून मग नाही चालत प्रत्येकाला पुरवेल असं करायला लागते आणि मग त्यात वेळ जातोय आणि स्वयंपाकच आणि मग परत वेगळं असं होतंय त्यामुळे जास्त करायचं पण प्रॉब्लेम होतोय.
तुम्ही कधी, कितीपर्यंत फ्री आहे तुम्ही?
मी आता आता मी जेवायला गेले की साडे दहा, पावणे अकरा वाजताच तिथलं आवरून जेवण वगैरे भांडी पोछा
अस अ म्हणले नऊच्या आधी करूया कॉल असं झालं.
असं झालं होय कारण माझे पण अजून भरपूर टाॅस्क व्हायचे आहेत. तिथचं लागलंय मला टेन्शन
ह ह ह. हम् उद्या जर चालू असेल तर उद्या दुपार नंतर न करा.
उद्या दुपार नंतर लई टाईम होतय बघूया घ्या एवढं काय विषय नाही बाकीचे कोण आहेत काय बघून ट्राय करतो मी.
हा हा चालते खरं मग कसं आहे आता आम्ही क एकदा खाली गेलो कणी नाहीच होणार. त्यात जेवण ते पोरांना चारायचं भांडी वगैरे असं. एका मागो मागं आहेच हा हा दुपार पासून म्हणजे झालं असत तर आपले दोन तीन काल
ऊठलेलो.
होय काय हां हां हां. नाही जर मी लवकर खा वरती आले तर रूममध्ये तर तुम्हाला मेसेज कर. करते.
हो हो चालेल हम् हम्.
ह चालतंय मग माझा पण एखादा होतोय तुमचा पण एखादा होतोय.
हा हा चालेल.
हम्म ठीक आहे ठेऊ मग
हा हा.